हॅलो.
हॅलो आवाज येतोय का?
हा.
काय करते.
मी बात संडास मध्ये आले आता
ह जास्त ख
नाही फोन लावत त्याच्यामुळे म्हटलं चल. तुझ्यासोबत तुला माहिती आहे मी फ्री
हा.
म जेवण केलं होत काय नाही.
हा केल ना इथं आलं होतं जेवण. हा. हा.
किती जण आहातत.
आम्ही मी खांतो भाऊ आणि ते दोन शरू आणि शहरूचे घरचे.
ते पण आले.
हा.
तू तर नाही म्हणत होती ना.
पण हे आडबिडच येऊन जायला. समजलंच होत ना मग यांना अडवत करून देऊ मग आम्ही येऊ. ह.
अस मग ते दोघ सुरतला राहणार आहे.
हा मठ दि ना.
बोलतीती.
हा.
हम्म चगलेय.
का पनण सापूर्ण पर्णई लाजऊन जाईला आहे.
हो.
एवढं लाभ यायचं जायचं मग
नाही कीी ते वेगळं करावं लागतं.
काय नाही तर मध्ये पण भेटून जाता आणि जवळच आहे बाहेर ते कूपन वर घ्यायचे जेऊन मस्त भेटत तिथ.
हो का तिथं गेल होत मग
हा दुपारी त तर हला.
हम्म.
आता मध्ये झालं होतं तेचन घेतलं. आणि त्याच्याडच्या पोळ्या होत्या ना मग ते खऊन घेत.
हो काय मला माहिती होतं तो डबा घेऊन गेले असेल.
ब म
हम्म मोरा दादा काय काही बोलले होते की काही नाही.
काय नाही ना आपणणारख त्या नंबरला येऊन जाऊ असं करून तर केव फोन लावताय झाली. निघाले आता आपूर्ण सपच.
सोबत बात केली असते तर बापरी दहा मिनिटं खतरनाक बाद झाली असते.
हा.
माझ्यासोबत बात केली असते दहा मिनिटं तर मग इतकी व्यस्त होती का अस सांगितल.
काल वजन. मनायला गेले ते शा न्या आणायला.
शहाणाला.
हा.
हो का मग त्यांचं जेवण
तिथ बनय ना शल ना.
हो आणि ते बोल.
इकडे बनवते आणि लात.
हम्म लावला होता का फोन
हा आताच लावला.
हो नाही त मग. नाही ना माझे तरी साठ बाग. त्याहेत ना.
त्याच्यामध्ये आडिशे बर आता बरत होते पणा बा. ते नऊ हजार मग ते मागच हे ना.
हम्म.
अन ते पाचशे बाजूला करून दिले. हं..
हळूहळू सगळंच भरून दे ना तोंडीच काही.
चलितच बोरला गेला.
त्या दिवशीच उठाय... हो उठत नव्हती ती.
म्हटंल जाऊ दे ईच्या मागे लागून.. त हि ना गाडी सुट चुकवून देणार अस.
अ.. म्ह आपल्यालाव.
हम्म झाले सहा बाकी होते. पण मग घेतती अस म्हणत होती ती आ दुपारीला ला होता ना फोन. डिपोजीट अस तस म्हणत होती.
नकय..
मटला आहे बाकी. तिच्या ते लिहिल्या गले नाही ना म्ह. तिला सरांनी तेजस पण जास्त दिले होते ना.
तिला काम आणि आ ते दिलेच नाही ब सरांनी.
हम्म. माला सहा दिले ना त्याच्यातले मग तीन तीन वाटप करून घ्यायचे असत पण तू दोन घेऊन गेली. मी तर माहिती आहे दोन दोन मध्ये ऍडजस्ट करून थोड- थोड लिहुन दिलेले आहे आस थोड लिलेल हे.
जास्ती लिहून पण काय फायदा नाही म्हटल जाऊ दे आसपण कुठ काम बरोबर नाही केलेल आपण.
किती ते शनाया आहे तिथ खूपच आवाज येत आहे.
हे त सगळ भरलेल हे.
हम् मोठा रूम आहे का.
हो.
तिथले पण भर.... पुूर असतील मग.
हा ना. ते जे का ना... त्या महिन्यामध्ये केली होती का या महिन्यामध्ये केले होते.
कशाच म्हणजे आज महिन्यात न याच महिन्यात केली होती ना काय तारीख आठ तारखेपासून सुरू होत आठ हा आठ गेलं मग नऊ दहा अकरा बारा इथं मलगावलाच होते.
ह मी तर ते पण लिहून दिलं माझ मला वाटलं गेल्या महिन्यामध्ये होत चग.
नाही ना या महिन्यात ना.
हा मला नवीन लिहायल लागल.
हम्म काय माहितीय आता तुला माहिती तू कस करून लिहिलेलं आहे. मी तर आठवण करून
अ
गेलं तर गेलं ना पण
हो
विजिटच होत ना ते याच महिन्यात आहे
ह
हा बग अ बाकीचे माझ्याकडे अ दहा तारखेला आलं होत ना
माझ्याकारखला ते नऊ दहा अकरा
हा आणि बाकीचे माझ्याकडे होते अकरा बारा तेरा असं
बरोबर ना
हम्
ह पंधरा तारखेपासन
एने महिने वजा काय
ह्याच महिन्यात जून मध्ये कापाती आहे काय आता दादाने फोन लावणार ना तुला निघाले का निघाले का नाही कळत नाही काय रात्रीचा वेळ येईन किती वेळेला येणार असं त्यांना समजच नाही लाब आहे तांदळ आहे पण विचारत नाही डायरेक्ट ये
त्यांच त्यांच च काते
हे कड सोडून द्या म्हणा असं सांगायचं
ह
हम्म काही नाही हे किती पण केलं ते आता बघ जवळ आले असते तरी नगे निघून आलं असते पण आ तर लांब आहे तर मग थोडा विचार म्हणजे घरच्यांना पण करावा लागतो की नाही आता काय
त्यांना काय नाही विचार
हा ह हा
सकाळी बंद दुऱ्यां दुसर्याकडे जेवलं आता रात्री पण मग म्हणून
हा अस बरोबर ना तू सांगायला पाहिजे होत ना मी डबा घेऊन आले होती तेच चाललेले आहे असं
ह नाही त्यांचं त्यांना ग
असं का त्यांच द करून घेता ना
तू करून घ्या त्यांना गॅस राहायला तेव्हा करताना ते असत पणटडा करतात कावणच सांगते की आज बरोंद ग्यात बरोदेेत तेनसत केवायस साध ठेवायची करत नाही
झालं केवायची पण केले नोंद कमी घेतली लगे आठ
लगेच त्यांनी भरून पण आलाय
मग केव्हाची केव्हा पली असते तर जेवण गेल असताना
मग
गावाला जाता म्हणून वेळ
हा
ह.
स्वतः पण करून घेतता त्याच टेन्शन नाही. फिरून आज तर मी यांना फिरवलं होत.
ह.
तुला माहिती आहे का माझी सासू इथं खापरला गेल्या ना मसलोद गेले होते. सोडायला. तर मग माझे रिपोर्ट आणि तेऊ दिलं होतं पैसे जमा करण्यासाठी ना. तर तू तर राहिलय म्हटलं बाप. पण आता सचं पण का? तुमचे दोघींचे मग सोबतच घेऊन पाठू कारण हे. माझी सासूबाईला पोचवायला गेले म्हणून मग मी जास्त बोलली नाही नाही. तर मग घरी गेलं असते हे पण
हा.
अडी पोटत.
पोचवला मी तुझा रिपोर्ट
मग तुझे दादा गेले होते ना असलोदला. मग आमचे बचत गटाचे पैसे हप्त्याचे आणि बचतचे भरायचे बाकी होते तीन चार महिन्याचे मग ते एकत्र जमा करून त्यांना ते सगळं लिहून दिलेलं होतं. ते रिपोर्टचा सकाळमध्ये लिहून गयकवादाला होते मग गाडी घेऊन जाणार हे घाईने निघाले. मग असं हळू गेलं असते फक्त पैसे जमा करण्यासाठी जायचं अस सांगितलं पण माझ सासूबाई होत. तिथं मी काय जास्ती बोलली नाही.
हम्.
ते खापरला गेले मग आता तस तुं ते पण आहे मग त लिहावं लागेल. तथत थोड्या दिवसाचं.
बरोबर हे ना. हा उद्या येणार तेव्हा कर आणि मग परवा. उठून जायचं मग काय करायचं.
ते
हम्म.
प ट वगैर
हा. हा. तस काय नाही होऊन जा.
नाही ग्रुपला मेसेज होता किती कोणा कोणाची किती? पैसे आले तु्नी टाकला का?
काही नाही टाकले मला पण तिरी संपत पण नव्हत कसं काय टाकायचं असं म्हटलं जाऊत तिकडे असं म्हण. स्क्रीन शॉर्ट पाठवला का काढून मी बघितलंच नाही.
ह.
म्हटलं झालं तिकडे अस पल. आता तुला वाटत नाही का दहा मिनटं लवकर होऊन जात असं. बघ ना अकरा मिनिट झाले. ना चल मंग कर आणि झोप. नाही तर मी पण बघते हा.
चाले चालेल भोप लागते.
चालेल ना हा.
हो.
हो चाल कटकची करणार का?
सबमिट करावं लागतं का नाही. हे सबमिट करावं लागेल क?
नाही ग कट करून दे होऊन जाणार दहा मिनट पूर्ण झाले ना आपले. चालेल मग बाय.
हा. बारा मिनट.